काय आवाज येतोय
बोला बोला
हो आता उन्हाळा तर संपलाच नाही पाऊस आला नाही पण जर पाऊस पडतो ना म्हणजे जुलै जून महिन्यात आमच्याकडे ना वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी येतात हो म्हणजे चिमणी चिमण्यांचे पण पुकार असत अशी रेग्युलरची चिमणी ती कॉफी कलरची आणि पांढरे पट्टी असतात बघा त्या चिमणीला
हो
हो मग ती रेग्युलरची आहे आणि जेव्हा पाऊस पडतो ना मग तेव्हा आहे ना लाल कलरचे पट्टे असतात काळ्या कलरचे पट्टे असतात त्या चिमणीच्या अंगावर हो आणि त्याची चोच आहे ना एक इंच एवढी लांब असते हो आणि अगदी सुंदर आवाज आहे तिचा अगदी छान म्हणजे आवाज ऐकून चार वाजेची ती आवाज द्यायला चालू होती हा सकाळी चार वाजेला पहाटी हो आणि त सुंदर आवाज आहे ना तिच्या आवाजातच सुठतो कारण की आमच्या घरात खूप झाडं आहेत नारळाची सीताफळाची लिंबाची आंब्याची म्हणजे खूप झाडांचा परिसर आहे आमच्या आजूबाजूला आजूबाजूला खूप झाड आहेत हो त्या झाडांवर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पावसाळ्यात चिमन येतात आणि ते वेगळच प्रकारचे खूप मोठ पक्षी असतो कावळ्यासारखा पण कावळ्याचा रंग काळा असतो च्या आणि त्याची शेपूटेना एक दीड इंच लांब असतील
हम
हो आणि त्याला आम्ही वलग म्हणतो म्हणजे त्याचा गुटरुगू असा आवाज करतो तो कबुतरा सारखा हो आ आमच्या भाषेत आम्ही त्याला हुहलग म्हणतो हहलग नाव येतो
हो का छान मस्त पक्षी पक्ष्यांचं छान वाटत ना येतात
हो आणि लगभग किती छान वाटत त्यां चची वाट बघा आता मोबाल म पण तुम्हाला ऐकूल तिचा आवाज बघ बसली झाडावर
अरे वा हो पाठीमाने येत होता मगाशी आवाज खरच मस्त हो
हो तर ती चिमणी आहे
अ आमच्याकडे पण येतात आम बागेत अ घराच्या जवळ झाडं आहेत ना सोनचाफ आहे त्याच्यानंतर तर अं हे आपल्या आंब्याचे आहेत तर त्याच्यावर वेगवेगळे पक्षी येतात म्हणजे प्रत्य ते वळी असं आपण गेल ना की वेगवेगळेच दिसतात पक्षी ते एक अ मोठाा पक्षी आहे खूप मोठा म्हणजे त्याची चोच अशी काळी आणि पांढरी आहे खूप मोठी म्हणजे त्याला बगळा नाही वेगळच काहीतरी म्हणजे मोठा बगळा पण तिकडे ते बगळा म्हणतात पण तो खरा बगळा नाहीे ते वेगळाच पक्षी येतो त्याला आता तिकडची लोक ब म्हणतात पण एवढा सुंदर असतो ना तो म्हणजे एवढा सुंदर आणि एकका झाडावर बसला एकदम येऊन बसला की एकदम अशी ती फांदीे हल एवढं जड आहे जाड म्हणजे जड य तो
हो म्हणजे मोठा असेल वजनाने जास्त जड
मोठा आणि एक एकदा आला ना की दोघही येतात एकदम एवढं असं आहे
अच्छा आणि ते वजलाने पण असेल तो आणि म आकाराने पण मोठा असेल
मी व्हिडिओ पण केला होता एकदा
अच्छा हा
आणि बाकी एवढं बाकी आहेत कबुतर आणि आमच्या इथे एक ना मोर येतो आमच्या इथ रोज सकाळी सात वाजता येतो तो म्हणजे काय झालं की आमच्या इथे रानात ना एक बाई गेली होती तर तिथे तिला ते अं मि म्हणजे तिला माहितीच नाही ते मोरचं अंड
अच्छा हा
आणि तिच्याकडे कोंबड्या होत त्याच्यात ते ठेवलं उबुवायला अ त्यातून मग छोटासा तो मोर आला आणि मग नंतर त्याला इतकी सवय झाली कि मग त्या त्याच आळीत तेवढ्याच आळीत तो राहायला लागला
अच्छा
हा म्हणजे रात्रीचा तो झाडावर जायचा
हम्म हम्म हम्म
दिव अश फेऱ्या असा कोकडे म्हणजे अस काही खायला घालत असेल ना तर रोज त्याच टायमावर बरोबर यायच्या आमच्याकडे सकाळी सात वाजता यायचा तो
अच्छा हा
आणि मग गहू ज्वारी किंवा काही घातलं की मग ते खाऊन तेवढंच जायचं म्हणजे काही नाही त्याला असं बाकी का नाही मु वै का त्रास नाही द्या कारण आ होता ना त होत त्याला सगळ्यांना माहिती होत ह येतो अस
अच्छा हो त्याला रोजची सवय झाली असेल ना येण्याची
पिसं काढणं वगैरे असं काही नाही आमच्याकडे झालं म्हणजे त्याचं वाढतल्या वाढत असाय आणि राहायचा मस्त एकदम वाटायचो सकाळी यायचा तो
हो का हो
िणे आणि खारु तई तर काय बघायलाच नको म्हणजे
आमच्याकडे पण खूप राहतात बरं का पण ना मग एक वर्ष पासून आहे ना खाऊताई म्हणजे दिसतच नाही. मांजरीे खूप येत ना हो. हो माजरींच प्रमाण जास्त आहे ना या माजरी झाडावर चडून जाता आणि ते खारुताई खताना खाऊन घेतात हो. त्याच्यामुळे ना मग मला खूप आवडतं पक्ष्यांना म्हणजे दाणे वगैरे पाणी वगैरे द्यायला.
पण मी देत असायची ते झाडावर बसले, का मग खाली दिसल का दाणे पाणी बरोबर यायचे ते खाली. पण ह न या मांजरी ना ते पक्षी खायच्या पण मी ना मग मी बंद करून दिलं कारण की नको त्यांचा जीव जातो आपण त्यांना खायला देतो आप कृतज्ञता व्यक्त करतो आपण प्रेम दा होगो पण हे दुसरच मग जीव जातो त्यां त्यामुळे ना खूप वाईट वाटत मनाला.
आम्ही तर ते असत बघा पक्ष्यांचं ते लावायचं एक दाण्याचं आणि एक पाण्याच अस नाही ते आम्ही गॅलरीत लावल होत खरं, पण काय झालं मध्ये मध्ये ना माकडांचा सुळसुळाट झाला आमच्याकडे. तर म ते काय करायचे त्याच्यावर बसून झुलायचे पाणी प्यायचे तेथलं थोडस काय असेल ते. आणि त्याच्यावर बसून त्यांना वाटायचं काय झोपाळ च झुलाय मग ते पक्षी येण पण बंद झालं आणि ते सगळे दाणे खाली पडायला लागले मग उशीचा वा वर वाढला मग त्याच्यामुळे मग
हो मी नाही. मांजरीमुळे बंद केलं नाहीतर, माझ्या गॅलरीत सग यायचे बर का टिटव्या यायच्या. परत कावळे यायचे, चिमण्या यायच्या, पोपट सुद्धा यायचे.
पण एकये साळुंकी पण येती.
पण यायची म्हणजे दाणे आणि ते त्यांना असं वाटत की इकडे जास्त पक्षी बसलेले आहेत काहीतरी खायचे अस मग ए हो एक आली का मग तिच्या मागोमाग भरपूर यायचे.
हो खरंच.
पोळी पण द्यायची ते पण खायचे कावळे पण हात न खायचे हात हात जर मी घास घेतला ना तर ते हातात खायचे. पण ह्या मांजरींमुळे ना. बंद केलं. हो मग त्यांचा जीव जातो, मग आपला पण जीव जातो ना.
नाही नको नको
जाऊ द्या मग त्याच्यासाठी मी बंद करून टाक.
हो बरोबर आहे. खर आहे. पक्षी आवडतात खूप मला पण
हो पक्षी झाड लावणे कि हो पण मला फ कुत्रा आणि मांजर नाही आवडत.
आमच्याकडे अ मांजर आहेत. म्हंजे मांजरा आवडतात कारण ते आमच्याकडे जरा घर मोठं असल्यामुळे उंदीराच जरा आहे प्रमाण आहे. पण आम्ही त्यांना अस हे नाही करत जास्त, आम्ही त्यांना दूध वगैरेच घालतो बा कि असं त्यांना जास्त काय असं म्हणजे बाहेर नाही त असे खूप जात आमच्या घरात घरातच असतात दोन आहेत.
होना आणि कस आहे मांजरी हे हिंसक प्राणी आहेत या कुठेही पोट भरू शकता. आपण देऊ तेव्हा त्यांच नाही भरणार. पक्षी कस आहे, आपण त्यां पा देऊ ना तेव्हाच त्यांच काहीतरी होत ज उदरनिर्वाह होतो त्यांच्या दिवसभराच्या काहीतरी खायला मिळत पण ह्या मांजरी आहेत ना ते सगळं खाता पाली पण खाता उंदर पण खाता हो हो कुत्र पणेऊन प्राणी आहे मग त्याच्यामुळे ही मांजरी कुत्री नाही पण पाळली ना तरी चांगली गोष्ट
हो आमच्याकडे आता पूर्वा पिढ्या पिढ्या ते आहेत तर मग त्यांचच ते होत तस आणि आ ते आम्हाला असतच आमच्याकडे म्हणजे अस नसलं तर चाईन नाही पडत माझ्या सासूबाईंना
हो ते एक सवय झाली ना त्यांना
हा हा हा तेच मुख्या प्राण्यावर दया करायलाच पाहिजे पण ते काय होतं माहितिये कधी कधी आता काही पक्ष्यांना किंवा काही प्राण्यांना आता माकडं खप असतात खा कधी खायला घातलं तर कस होत कधी कधी म्हणतात क तुम्ही त्यांना हे करताय काय ऐतं बनवताय
हम्म हम्म हम्म
असं होत हो म्हणजे काय करावं ना हे कळत नाही
नाही आणि माझ्या मते तरी ना आपण जरी नाही देऊ ना खायला पण हे कुठ तरी पोट भरतील
हो हो हो पोट भरतातचते अहो दे देवानी चोच दिले त्याला दाणा दे दिलेलाच आहे ना
हम्म आणि प्रत्येकाला म्हणजे जरी त्यांना बोलता नाही येत न त्यांना सगळं कळतं की माझे पोट कुठून भरणार हो पण मला तर जास्त करून पक्षीच आवडत कारण की ते त्रास नाही देत तो कोणाला आणि घाणही करत नाही ते
मला पण खूप पक्षीच आवडत
हो हो चालेल ठीक आहे छान वाटलं तुमच्याशी बोलून मला
होय मला पण छान वाटलं हो धन्यवाद